ह
आवाज येतो का दिदी.
हो येतय
होा
हा काय चालू आहे. तुमचं
काय नाही बसलेले होत इथं म्हणजे हे मुलं आहेत म्हणजे, गॅम खेळताय का? त्यांना बघत बसलेली होती.
आणि कशात मोबाईल मध्ये गेम खेळताय का?
हा मोबाईल मध्ये हम्म
आणि जेवण झालेय का?
हा झालं जेवण खिचडी बनवली होती. हॅलो हा
तुमच्याकडे पाऊस पडला का आज
अस काही नाही थोडा जावा आला ना पाऊस जास्त काही नाही पड ह
नाही आमच्या इथं खूप आला
असं
मी मी ड्युटीला गेली होती, कामाला तर तिकडून येताना खूप भिजली.
असं जास्त पाऊस आहे, असं वारा पण खूप होता ना
हो
मॅडम हा मॅडम तिथंच थांबले का?
हो आज थांबले ना, आज पेपर होता.
हा
हम्म
काही जेवण केलं मग
आमचं बाकी जेवण.
बाकी आहे का?
हम्म.
हम्म, किती वाजेला करता मग तुम्ही जेवण.
आम्ही कधी आठ वाजता, कधी नऊ वाजता. म्हणजे आठ, नऊच्याच दरम्यान करतो आम्ही घेऊन.
हो.
हम्म.
काय करते? हा झालं.
हम्म, हम्म-हम्म-हम्म
काय, काय करता दिदी तुम्ही?
मी का शाळेवर जाते, कंम्प्युटर शिकवण्यासाठी.
असं मुलांना.
हम्म, हो मुलांना.
हो.
हम्म, काही नाही मग ते पाच वाजेला शाळा सुटली होती.
हा-हा
घरी आली, म्हणजे घरी येत होती, तेवढ्यात रस्त्यामध्येच पाऊस आला.
रस्त्यामध्येच पाऊस आला का? ह.
हा, अर्धी भिजून गेली, मग थांबली थोडा वेळ. एका ठिकाणी. होटेलच छत होत ना थोडसं, तिथं थांबली, आणि अलगच परत. तो निंगाली, तर परत अजून जोरात आला आणि परत पूर्ण भिजून गेली.
पूर्ण भिजून गेली तर म्हणजे स्कूटी वर होते का?
हो, स्कूटीवररच होती ना, आणि रेनकोट कसं काढला नाही, ना आताच. आता-आताच पाऊस चालू झालाय.
मग आता तच पाऊस चालू झाला, कस काय रेनकोट पण घालणार पाऊस तर पाहिजे ना आपल्याला.
हा-हा, तेच ना अचानक चालू होवून गेला तो.
हा अचानक.
हम्म, तर उद्या रेनकोट घेऊन जावाव लागेल.
हा, आता ग्रुप काय साध, हा. आता-आता चालूच होणार ना पाऊस.
तेच ना.
पाणी दे.
खूपच, थांबायचं नाव घेत नव्हता, तो थां पाऊस.
आमच्याकडे काही नाही, थोडा झाला ना कापूसला. मक्की तर लावलेली आहे, कापूस बाकी हे लावायचं.
कापूस नाही लावला का तुम्ही?
लावला ना, पाऊस नाही ना, थोडा झाला ना पाऊस, भिजलाच नाही ना.
नाही आता, लावून द्या आता पाऊस येईल चांगला.
मी पण जास्त, म्हणजे ओलं पाहिजे ना, कापूस लावायला मक्कीला. मक्की लावली गेली, कोरड्या मध्येच. कापसाला काही जास्त ओलावा लागतो ना म्हणून काही लावलं.
ना, जमीन पण खूप कडक होवून गेली असेल ना.
हम्म
हम् ह
हम् सगळे
आता, हो सगळे बरे तब्येत पण बरोबर आहे
आता मग पाऊस आल्यावरच कापूस लावणार?
हा पाऊस झाल्यावर लावणार ना
आमच्या इथ एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला तर पाऊस लावून म्हणजे कापूस लावण्यासारखी जमीन झाली ज असेल
हा तस मग तस आला असत तरच लावला असत जास्त पाऊस पाहिजे म्हणून काही कापूस नाही लागला
हम्म
हा
इथ तर चांगला एक दीड तास चालला होता
दिवस म्हज खूप झाला ना एक दिवसास म्हजे
ठीक आहे
ह
तुमच्याकडे पण काही यात्रा भरते का? तुमच्या गावाची किंवा बाजूची
हा भरंते शिव महाशिवरात्रीची तिथ बोंग हा हो बोंगर्या बाजार
हम्म आणि महाशिवरात्रीला ते म महादेवाची यात्रा राहते का?
हा तिथं भंडारा असतो ना
हो का?
हो
आमच्या इथं धुळ्याची ना एक विरामाताची यात्रा भरते
तेव्हा का?
हा आणि ते ना नवरात्री मध्ये पण भरते
नवरात्री मध्ये पण करतो उन्हाळ्या मध्ये पण उन्हाळ्यामध्ये कस काय?
हो नाही रायच्या सुट्टीमध्येध्ये पण एक नवरात्री येते ना
हा हा, हो हो बरोबर
हा आणि ती दसऱ्याची नवरात्री वेगळी हा दसऱ्याची, हा रामनवमीची नवरात्री रामनवमीची वेगळी यात्रा भरते आणि दसऱ्याची वेगळी यात्रा भरते हम्म पूर्ण एक महिना यात्रा चालते आमची
एक महिना खूप खूप मजा मारत असत त
खूप म्हणजे असं नाही कि दिवसात चांगलं वाटत रात्री जायचं रात्री खूप छान वाटत कारण कि जुले एवढे असत ना जुल्याची ती रोष जुल्यांचा प्रकाश एवढा मस्त दिसतो ना सांगूच नका आमच्या इथ खूप मोठे मोठे पाळणे येता.
अस
तुम्ही पण यायचं ना.
आम्ही का. आम्ही धुळ्याला अजून आलीच नाही मी धुळ्याला. पाहिलं च नाही धुळ.
नाही येऊन जायचं फिरून जायचं. हे आता कस. यात्रेच चांगलं वाटत ना मग फिरायला. हम्म.
घेऊन येणार तर येणार मॅडमांसोबत.
हा मॅडमांना सांगायचं घेऊन यायचं. मॅडमांना सांगता आम्ही येतो असं.
हो तर मग ताईला लावता का तुम्ही फोन? हा हम्म.
हम्म, त्यांच्याशी पण बोलण झालं.
बोलण झालं का? किती कॉल झाले तुझे?
आमचे का दोन दोन तीन.
दोन तीन का. हो म्हणजे. चार पाच सात-सा- सात दिवस झाले असतील ना तुम्हाला हे? चालू केलं असेल ना? हॅलो.
हा.
म्हणजे चार सहा सात च दिवस झाले ना? तुम्हाला हे ऍप्स म्हणजे चालू केलं होत.
मी काय सांगते, आपण हे ना ते. तुम्ही तिकडं फिरायला जाणार होती ना, त्याच्याबद्दल बोलू.
हा ना मग. विचारा ना तू.
कुठे जाणार होते तुम्ही?
आता हे ना कुठच नाही. म्हणजे आम्ही तिकडं जळगावला गेलो होतो. बस तेवढंच मी जळगावला एवढीच गेलेली.
हा आणि जळगावला कसं झालं मग तुमचा प्रवास?
एकदम चांगला होता प्रवास. मला तर, म्हणजे आजून इतका लांब प्रवास मी म्हणजे केलाच नव्हता.
मग तुम्हाला त्रास झाला होता. त्रास झाला होता.
हा. नाही. पहिलं त्रास होत होता. पण त्या दिवशी ना. काय माहीत, तुम्ही म्हणजे जेवणच पण नाही करून गेले होते ना भुकेच गेले होते तर काही नाही. त्रास वगैरे काही नाही झाला. चांगल चांगलाच प्रवास होता.
हम्म हम् नाही मला तर. मला तर नाशिकपेक्षा जास्त त्र दूरचा प्रवास असतो ना तर त्रासच होतो.
म्हणजे अचानक जर बाहेर निघ. निघालो ना, तर होतच तो त्रास म्हणजे जर, सोय पडली का नाही?
जेवून खाऊन करून पण गेलं तर चांगलं वाटत.
हो
हम्म मला तर मग नाही तर उलट्याच होता.
पहिले मी पण म्हणजे शाळेमध्ये जात येत होते तेव्हा काही नाही. पण आता अचानक म्हणजे प्रवास करायला काय नाही गडबडच होते पोटामध्ये.
ह
हं ते कस आहे की,
अजून काय चाललं मग.
अजून काय नाही आता पावसाची ना वाट पाहत आहे.
हम्म
हो
अजून मक्की पिकायला किती टाइम लागेल मग तुम्हाला?
मक्की काही या आता काल परवाच लावली गेली मक्की. अजून जास्त पाऊस पडला तरच म्हणजे किती सात -आठ दिवस लागणार तिला उगवायला.
हम्म आणि किती महिने लागतात पिकायला?
पिकायला काही म्हणजे तीन - चार महिने चा तीन महिने हा
हा म्हणजे हिवाळा चालू झाला म्हणजे हिवाळा नाही पावसाळा संपला का लगेच येऊन जाईल ना...
हा येऊन राहील लगेच यायचं ना... मग तुम्ही मक्की खायला.
हो ना तेच ना... मक्की खायला यावं लागेल.
हा
हम्
चालेल मग तब्येतीची काळजी घ्या हं.
हो, हम्म... तुम्ही पण...
हो हो बोलू अजून हा हम् चालेल ठेवते. हो
हो